हा.
हा मी तुम्हाला आज पनीरची भाजी पनीर टिक्का. आणि रोटी कशी बनवायची ते सांगणार आहे.
हा सांगा.
तर पहिले पनीरची भाजी बनवण्यासाठी पनीर आपल्याकडे साहित्य सांगते आध पनीरची भाजी अं. जेवढे आपल्याला पनीर लागतय अडीचशे ग्राम पनीर
हा.
अ पनीर मिरचा
हा मिरचे किती घ्याव लागतील.
मिरच्या दोन तीन
आणि जर तिकट आम्हाला जास्त हवं असेल तर किती घ्यावं लागत.
चार, पाच.
ठीक आहे.
हा मिरच्या घ्यायच्या कांदा घे कांदे दोन घ्यायचे बारीक चिर लेलेकांदे दोन घ्यायचे बारीक चिरलेल्या मिरच्या मिरच्या घ्यायच्या आणि टमाटे घ्यायचे.
हा.
आणि टमाटे वरून
हो.
ते बरोबर.
तुमच्या नात सुनेला मुलगी झालीय.
लसुण घ्यायचा.
हा.
त्याच्यानंतर अ ते सगळे दळून घ्यायचं. जे मिक्स झाले ते दोन. कांदा टमॅटो आणि भुजीसाठी म्हणजे आपण भाजी बनवत असेल तर मंग ती तशीच. राहू दिले तरी चालल आणि जर भुर्जी बनवत असेल तर मग ते दळून घ्यायचं.
आणि कांदा आणि टमॅटो किती घ्यायचे.
दोन तीन.
आणि टोमॅटो.
अ दोन तीन आपल्याला जेवढे लागले तेवढे.
ठीक आहे.
तर हॅलो!
हा बोला ऐकू येतं ना.
हा आवाज येतोय.
हो येतोय ना तुमचा आवाज.
हा ठीक आहे तर पनीर आधी पनीर भुर्जी सांगते.
हां.
तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी साहित्य किसलेला पनीर दोनशे ग्रॅम घ्यायचा बारीक. चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला एक. टोमॅटो आले लसूण पेस्ट एक छोटा चमचा घ्यायचा हिरवी मिरची. एक दोन बारीक चिरलेली हळद अ अर्धा चमचा घ्यायचा आणि तिखट एक छोटा चमचा घ्यायचा गरम मसाला आपल्याकडे असेल. तर अ अर्धा चमचा घ्यायचा. तेल आणि बटर दोन चमचे घ्यायचे मीठ चवीनुसार घ्यायचा आणि बारीक चिरलेली. कोथिंबीर कढीपत्ता असेल. ते तर ती कसं बनवायचं कढईत. तेल किंवा बटर गरम करून त्याच्यात जिरे टाकायचे आ जिरे टाकायचे आले लसूण चे पेस्ट मिरची आणि हिरवी मिरची कि जी कापेल असेल तर ती परतवायची. जर तिचा ठेसा असेल तर तो बी परतवायचा आता बारीक चिरलेला. कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत. घ्यायचा नंतर टोमॅटो टाकून तो मऊ होईपर्यंत शिजवायचा. मग त्याच्यानंतर हळद तिखट गरम मसाला
हा.
हळद तिखट गरम मसाला आपल्याकडे मीठ असत मीठ घालून. मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे तर. त्या मसाल्यामध्ये खिसलेला पनीर पण टाकायचा.
अच्छा पिसून टाकायच का?
आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करायच एक एकजीव करून घ्यायचा. त्याच्यानंतर शेवटी दोन ते तीन मिनिटं गॅस बंद करायचा आणि कोथंबीर. किंवा कोथंबीर कडीपत्ता घालून तो गरम गरम हवेमध्ये म्हणजे असं जाकून ठेवायचा.
गॅस बंद करून का करायचं पण असं..
मग तो श थोडासा शिजायला पाहिजे ना.
पण मग गॅस बंद केला तर ते शिजणार कसं?
सॉरी सॉरी अह गॅस बंद केला तर मग ते शिजेल जे असेल ना ते ताटलीमध्ये सर्व्ह करायचं.
अच्छा.
हा आणि अ जर आपल्याला त्याच्यासोबत जे आवडत असेल आता त्याच्याबरोबर तंदुरी पनीर टिक्का. जर त्याची रेसिपी हवी असेल तर मी सांगू शकते.
हा सांगा ना.
तर तंदुरी पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीरचे तुकडे अडीचशे ग्रॅम घ्यायचे चौकोनी
हा.
कांदा आणि शिमला मिरची अ एक किंवा दोन घ्यायचे कांदे आणि एक दोन मिरची घ्यायची. आपल्या आपल्याला जसं लागतं तसं.
हम.
घट्ट दही घ्यायचं अ अर्धा कप घ्यायचं. आणि बेसन भाजलेले बेसन घ्यायचे एक चमचा आले लसूणची पेस्ट एक चमचा घ्यायच आणि हळद ति खट जिरे पावडर आणि गरम मसाला प्रत्येकी एक चमचा घ्यायचा.
धना पावडर
चाट मसाला असेल तर आपण तो पण टाकू शकतो. आणि कस्तुरी मेथी अर्धा चमचा टाकायची तेल किंवा बटर मीठ चवीनुसार तर ते कसं बनवायचं सांगते सांगते. एका बाऊलमध्ये घट्ट दही भाज भाजलेले बेसन आले लसूणची पेस्ट सर्व मसाले कस्तुरी मीठ मीठ चाट मसाला आणि थोडेसे तेल एकत्र करून घट्ट. पेस्ट मध्ये बनवायची.
हा.
त्यानंतर
हे
मसाल्यात पनीरचे तुकडे कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडे हलक्या हाताने घोळायच झाकून पंधरा वीस मिनट फ्रीजमध्ये ठेवायच आता हे तुकडे लाकडी क कीवर म्हणजे लाकडाची ते जे आपल्याकडे काड्या वगैरे असतील बांबूच्या त्यामध्ये ए एका पाठोमाग एक एक एक असं रचायचं. टाकायचं पनीर कांदा शिमला मिरची आधी पनीरची लेअर मग कांदा टाकायचा मग शिमला शिमला मिरची टाका. प अस घ्याय गम कराय त्या थो ब. सोडून स्किन व तव्यावर सर्व बाजूननी सोनेरी आणि थोडेसे कापलेले तूर तंदूर सारख दिसेपर्यंत शेकायचं ते एकदम अस. थोडसा लालसर होईपर्यंत
अच्छा.
आणि त्यानंतर वरून चाट मसाला लिंबाचा रस पिळून पुदिण्यासाठी चटणी सोबत खायला घ्या.
अच्छा पुदिण्याची चटणी कशी बनवायची आणि
अ कसली?
पुदिनाची
पुदिन्याची चटणी अ पु पुदिन्याची चटणी पुदिना घ्यायचा. आपल्याला जेवढ पुदिन्या पुदिन्या आपल्याला पाहिजे न
आता जर समजा साधारणतः चार माणसांसाठी पुदिन्याची चटणी बनवायची असल तर किती पुदिना घ्यावा लागल.
तर पुदिना जस की आपल्याला पुदिन्या साहित्य सांगते आधी मी पुदेणी साठी पाने एक कप स्वच्छ धुवून घेतलेली आता जर आपल्यावर येते आपल्याला किती बनवायचीये किती नाय तरी
नाही ज सहा चार माणसांसाठी आप आपल्याला जर बनवायच असेल तर मग किती घ्यावं लागेल असं विचारतील मी
अ अ बारा तेरा पान
अच्छा ठीकये.
हा तर पुदिन्याची पाने एक कप म्हणजे आपल्याकडे जो कप असेल ना अ बाऊल तेवढा छोटासा बाऊल तेवढासा घ्यायचा. स्वच्छ धुवन घ्यायचे कोथंबीर अर्धा कप टाकायचा बारीक चिरलेली. आणि हिरव्या मिरच्या दोन ते तीन आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूणच्या पाकळ्या चार पाच
हां
आलेल एक छोटा तुकडा आलेल आल्या चा एक छोटा तुकडा घ्यायचा. लिंबाचा रस एक चमचा घ्यायचा. जिरे हाफ चमचा, मीठ चवीनुसार आणि साखर अर्धा चमचा छोटा चमचा चटणी हिरव्या रंगा चं चटणीचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी आपल्याला साखर मिक्स करावी लागते. तर पुदिनेचा पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याचे पाने, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, आले आले टाकायचे त्यानंतर जिरे, साखर, मीठ आणि लिंबाचा रस टाकायचा. अगदी थोडे अ ते टाकून झाल्यावर अगदी थोडे दोन तीन चमचे आपण पाणी घालू शकतो. मिक्सरला सर्व मि म्हणजे मिक्सरमध्ये ते टाकायचं अनं सर्व मिश्र मिश्रण बारीक होपर्यंत वाटून घ्यायचं. मंग तुमची चटपटीत आणि ताजी पुदिनाची चटणी तयार आहे. ही चट नी तुम्ही सँडविच, समोसा
ज आपल्याला सोया सॉस किंवा मेवनीज असं खायचं असल तर त्याची पण रेसिपी तुमच्याकडे आहे का?
हो.
त तुम्ही मला मेवनीस कसं बनवायचं ते सांगा.
च्छा मेवनीस अ मेवनीस मेवनीस बनवण्यासाठी आपल्याला अ वन मिनिट मेवनीज ची रेसिपी म्हणजे मला थोडी येते पण मग पुरी नाही येत.
हा अच्छा ठीक आहे मग काही अडचण नाही.
हा तुम्ही
तुम्ही जी काही रेसिपी सांगितली ती खरंच चांगली होती. मी नक्कीच ट्राय करून बघेल
हा पण तुम्ही अजून दुसरं विचारू शकताय पनीरची भाजी वगैरे
तर पनीर हा जर तंदुरी रोट तंदुरी पनीर सोबत जर आपल्याला समजा रोटी वगैरे खायची असेल ती कशी बनवायची?
तंदुरी तंदुरी रोटी बनवण्यासाठी आपल्याला मैदा साहित्यमध्ये मैदा
हा
आपल्या मनाने जेवढे आपल्याला घ्यायचे आहे तेवढे अ् बाय बाय कुठे चालला. स्त दादाच्या